खूप उशीर बाबा पण मी तुम्हाला किती वेळ झाल बघते मी म्हंटलं की आता ह्यांना कॉल करेन उद्या ह्यांना कॉल करेल पण आपल काही बोलन होत नाही शेवटी आपलं बोलणं झालंय कसं वाटतंय?
आता खूप बरे वाटत ते कारण दोन तीन वेळा कॉलच होत नव्हते. लागत पण
नाही मी काय बोलतेय शॉपिंग झाली तुमची? शॉपिंग करायचे सांगा ना मला पण थोडस माहिती नाही. नाही मी उलट तुम्हाला विचारते काय शॉपिंग वगैरे केलीय का? कुठे फिरायला वगैरे गेलेलात का?
अच्छा! शॉपिंग तर मग मी तशी केली आहे बरं का आणि अजून पण मला
कुठे जाऊन केली केली शॉपिंग तुम्ही? आ मीला इ कडे आ आ म्हणजे मी सध्या बाहेरला आले फिरायला आले होते हिमाच अरे वा! मग तुम्ही हिमालया वि मला सांगा जाऊ द्या तुम्ही फिरलात खूप जास्त
हिमालय नाही हिमाचल हिमाचल मध्ये आले होते. ओके ओके तर ना आम्ही म्हणजे इकडे गेलो होतो. अमृतसर.
हम्, अमृतसर अच्छा! अनंतपुर शाही अमृतसर आणि अनंतपुरशाही बापरे हो त्याला गोल्डन टेम्पल असं सुद्धा बोलत हो मला माहिती सांगा. खूप सुंदर ठिकाणी जाऊन आलेला आहात. तुम्ही अच्छा सांगता हो हो नक्की नक्की सगळ्यांविषयी सांगा तुम्ही काय काय शॉपिंग केले तिथे काय काही बघायला चांगलं होत, ते सगळं सांगा तुमचा अनुभव सांगा.
बर बर! म्हणजे आपण आता बघा अमृतसरला गेला ना एकतर
चंदीगड वरण जावं लागतं चंदीगडला उतरायला लागत. हा महाराष्ट्रातात मोठा मग आपण जरा सोपा म्हणजे थोडासा
असा प्रवास पाहिजे तर ट्रेनचा ब पडतो चंदीगड पर्यंत तिथून मग ट्रॅव्हल्स वगैरे असतात ना बसेस असतात हिमाचल टुरिझमच्या पण! हा हा आणि कुणाला जर अजून स्वस्तात पाहिजे कि खर्च नाही करायचा तर हिमाचल टुरिझमच्या पण बसेस असतात हा. ते पण सांगते माहितीसाठी हा, मग अमृतसरला लागतात पाच साडे पाच तास जाईला मग आम्ही पोहचलो तर जरा संध्याकाळ झाली होती तिथे सहाच्या दरम्यान अ हा! मग आम्ही तिथे आधीच सांगून ठेवले होत. म्हणजे मिस्टरांच्या माझ्या नवरऱ्याच्या ओळखीने राहण्याची सोय मग तिथे आम्ही आमचं सामान वगैरे ठेवल्या बॅगा तोपर्यंत फ्रेश झालो थोडस.
हा!
आणि मग आम्ही गेलो तिकडे डायरेक्ट सुवर्ण मंदिरकडे गेलो.
हा!
किंवा असं टीव्ही वर मोबाईल मध्ये पाहिलं पण जेव्हा प्र
प्रत्यक्ष जातो ना आपण! त सगळं वेगळंच निघालं क सुंदर आहे. हा म्हणजे पूर्ण बाहेरच खरोखर ते गोल्डनच आहे. हो हो खूप म्हणून त्याला गोल्डन टेम्पल असं बोललं जात. खरोखर सोण्याचा आहे.
म आणि बाजूला त्याला पाणी आहे अस म्हणजे बनलेला ते इतकं सुंदर दिस तना की एका बाजूला गुरुद्वारा आणि इकडे ते पाण्याच सुंदर असं तळ. आणि लोक तिथे म्हणजे तुम्हाला सांगू अक्षरशः मला इतकं छान वाटतं कि साप सफाई मेन महत्वाचं काय तिकड मला एक एकदम आवडणारी गोष्ट म्हणजे तिथला नीटनेटकपणा साफसफाई म्हणजे लोक सारखे तिथले जे म्हणजे सा साधना करतात सेवा करतात. सिक ते लोक तर सारखे कपड्याने इव्हन किंवा झाडूने पूर्ण ते स्वच्छच असत तिथलं.
असं वाटत असेल की तिथे आपलं घर पण एवढंच स्व च्छ नाहीये तेवढ
हो हो नक्की म्हणजे मला इतका आवडला ना ते! सगळ्यात जास्त मला तेच खूप आवडलं तुम्हाला सांगते आणि अ लोक पण एकदम शिस्तीमध्ये जात होते, म्हणजे आज गुरुद्वारामध्ये जातात. असं नाही कि ढकलता अस नाही ठिक ठिकाणी त्यांचे म्हणजे संक्षक असतात ना ते पण होते, मग ते आणि आपण नाही नाही. म्हणजे त्या लाईन मध्येच जायचं आणि अजून एक विशेष मला आवडलेली गोष्ट म्हणजे खालून जातो ना आपण चालत तर त्यांचं असं म्हणजे थोडस पार्ट अस भाग त्यांनी बनवलाय की तिथं पाणी असतं म आपण त्या पाण्यातून परत वरती जाणार, म्हणजे पाय धुऊन आपण जातो परत.
हो! . पा ते पाया अगदी ते ह्याच्यासारखं आपलं बाळाजी सार हा हा पाय ठेवतो आपण आणि मग पुढे जातो त्यामुळे ओके हा. म सुंदर वाटतं असेल ते? आणि तिथे जेवलात तुम्ही हा लंगर बोलतात जेवलात तुम्ही तिथे?
जेवलो खूप छान वाटतं तिथे जेवायला सांगू तुम्हाला. म्हणजे सगळ्यांमध्ये खूप लोकं अशी जेवतं आणि त्यांच ते विशेष ते गुरुद्वारा मतलब की ते जितके पण लोकं येतात त्यांना ते लंगरमध्ये जेवायला
हो हो आणि सर्वात भारी प्रसाद अस तो तुम्हाला माहिती आहे तिथला आणि प्युआर आणि प्युअर तुपामधलं ते जेवण आहे. स्त हलवा हो. तुपातला आणि पूर्ण इतकं छान टेस्ट असते ना त्यांची खूप ज छान हो माझ्या मैत्रिणी तिथल्या आहेत. आणि ज्या वेळेस मी त्यांचा ऐक कत ऐकत असते पंजाबी मध्ये आणि मला असं वाटतं मला असं झालंय की मी कधी जाणार आहे त्यांच्याकडे आणि मी ते कधी फिरणार आहे.
अच्छा नक्की जाऊन या तुम्ही.
दोन्ही ठिकाणी आहेत त्याच्यामुळे मला ते मी खूप ऐकून आहे आणि जावीस मी त्यांची स्वच्छता जावीस त्यांच्याकडे न वे वेगळ्या प्रकारचे जेवण असतं मुला ते जेवण, तिथली स्वच्छता, तिथले जे कपड्यांची म्हणजे ते त्यांनी जे सर्वांना जी इज्जत दिलेली आहे न ढकलाढकली जे शिस्तीचे पाळन के तसज आपल्याकडे जर आलं आ हा हा त खूप छान होईल मला त्यांची लोक्याता न ती आपल्याकडे पण असं यायला पाहिजे. आणि हिमाचल मध्ये काय फिरलात? आणि हा अजून तुम्ही आहेत, ना अजून विशेष गोष्ट का. अ तर रात्री ते खूप सुंदर दिसतं अमृतसरचं म्हणजे मंदिर आहे ना. हा रात्री लायटिंग आणि ते गोल्डन टेम्पल खूप छान दिसतं, म्हणजे अवर्णनीय आहे. म्हणजे आपण अविस्मरणीय बोलू शकतो त्या गोष्टीला. त्या म्हणतय हा. जीवनामध्ये अविस्मरणीय असलेला क्षण होता तुमच्या जीवनाम
हो होय. तो खूप छान दिसतं आणि खूप महत्वाचं म्हणजे आम्ही तिथे जालियनवाला बाग
हा अटारी बॉर्डर म्हणजे प्रत्येकाने असं मला वाटत की वर्ष हो वर्षात तून नाय पण जीवनामध्ये एकदा तरी बघून या. हो हो हो हो.
असं वाटलं मला तिथे जाऊन परेड असते तिथे संध्याकाळी ती परेड पाहून अगदी रोमांच उभं राहतं तुम्हाला सांगते तीथे गेल्यावर. अ या बाजूने आपली आहे आटारी बोलतात त्याला आपल्या बाजू ची पलीकडून पाकिस्तानचे त्याला बोलतात वाघा बॉर्डर. आणि दोन्ही परेड एक
हॅलो हा, दोन्ही परेड असतात, अच्छा अच्छा. मग परेड, मग तुमाला, तुम्हाला असं वाट ते महिलांनी, महिलांचं, जे घर सांभाळत असतात, आयुष्यभर त्याच्यातून एकदा तरी महिलांनी असं फिरायला जावं, आणि त्यांनी भरभरून जग फिरावं हो. महिलांनीच नाही, महिलांनीच नाही, पुरुषांनी सर्वांनी म्हणजे, हे बघा आपण असं म्हणतो
तुम्ही पण बोलल्या सहज बोलून गेला, साहजिक सगळ्यांच्या तोंडातल्या महिला म्हणजे खूप कष्ट घेतात, आणि जायला पाहिजे, पण मला आता माझ्या नवऱ्याकडे बघून काय वाटत माहिती आहे, की पुरुष पण आपल्या कुटुंबासाठी तेवढेचा कष्ट घेतात.
ते तरी कष्ट घेतात, म्हणून म्हंटलं महिला आणि पुरुषांनी माझ्या मते, वर्षातून एकदा तरी स्वतःसाठी एक सगळ्यातून सुट्टी, जेवण नाही, काही नाही, फक्त स्वतः स्वतःसाठी, असं वाटत नाहीये, त्यांनी सुद्धा जगावं
हो जगायला पाहिजे, जायला पाहिजे, आणि जग म्हणजे पूर्वी ऐ
करायला पाहिजे. आपण जायला पाहिजे बाहेर व खायला पाहिजे, पण आता आपल्याला कळ आता लोक लोक समजूतदार तर झालेत बाहेर जाण्यासाठी, पण आता कमतरता भासतीय ती पैशाची.
बरोबर बरोबर. हम्म! अगदी बरोबर आहे, पण ये ना, मी तुम्हाला एक सांगते म्हणजे मी असे पण व्यक्ती ऐकल्यात, आणि माझी जवळचे असे व्यक्ती आहेत खूप कमी पैशातत खूप फिरतात, ते कसं माहिती ये तुम्हाला नंतर आपलं बोलताना की, सांगेल परत दुसऱ्या वेळी
नाही नाही नाही, मी तर आता कामात आहेच म्हणावं आता माझं थोडं काम झालं. की मग मी तुम्हाला परत कॉल करेलच, पण मला तुमच्या कडून हा अनुभव नक्की ऐकायचा आहे, की खरच सर्वांनी म्हणजे बाहेर पडायला तर नक्कीच हव आहे. की अ कुठ कुठे नाही गेलं तर, तिथे तरी एकदा जाऊन याव, ते अविस्मरणीय क्षण अस असतात, ते प्रत्येकाने जगावे, आणि जो तुम्ही बोलात गोल्डन टेंपल, सोन्याचं मंदिर, सुवर्ण मंदिर, पण म्हणून अस त्याला बोललं जात, ते खरंच आवर्जून प्रत्येकाने बघावं. आणि हे मी मलाही बोलत असते नेहमी, चला मला थोडं काम आहे आपण नंतर बोलूयात चला बाय, धन्यवाद! मला खूप धन्यवाद तुम्हाला वेळ दिल. आता मला काम आहे, आपण नंतर बोलूयात. ओके ओके.